हॅलो बोल काय करायल्यासा
काय नाय बघ बसले तू काय करायलीस
आवरल जेवला सगळे
जेवुनच तु
जेवुनच आवरुन आत्ता बसलोय बघ शेंगा फोडत
हा हा ब आता हेच बियायला होय.
होय बीयाला.
हूं हूं
हूं
आवरल आत्ताच आणि म्हंटलं बघूया तरी काय करायल्यास
हं हं
हम्.
आज वेळ झाला आवरा्यला कायच टाईम नसते.
हेच कायमचं साडेबाराच वाजतात दरवेळे
हम्म हम्म.
साडे बारा एक डेलीच आहे असत.
हायसा बरी.
हाय हाय तू आहेस ना बरी
हाय की.
हम हम.
हम. काय चालू काय नाही बघ. बघ निवांत.
हम आज कॉलेजला सुट्टी.
कॉलेजला सुट्टी आज रविवार. रविवारची सुट्टी असती.
हा हा.
हम्म.
तर किती बियायला म्हणजे शेंगदाण लागतात?
आठ पायली लागतात.
आठ पायली रान मोठं काय होते.
होय वावर मोठं येते मगा ज
हा.
हम्म आठ पायली लागतात दाण.
तयार करून घेतलं सकाय.
तयार करून घेतले म्हणजे नांगरले. अजून त्याला डब्बलच नाही. करायचंय.
हम्म हम्म.
तुमच्याकडे असते का भुईमूग?
आमच्याकडे नसतोय भुईमूग.
तुमच्याकडे ऊस?
हा ऊस भुईमूग उनणारे पीक घेतात आमच्याकडे.
हम हा तुम्ही घेतायसा का?
आमचं ना आमचं शेत बाहेरच असते करायला दिले आम्ही.
हम्म मग ते दुसरी कराय घेतले? म्हणजे ती देतात का तुम्हाला?
ते आमचं सगळं रानात
हम्म हम म ते निम पैसे देतात का हम्म हम्म.
ठरलेलं असते बॉन्ड वर
ठीक आहे तर ते दरवर्षी देतात.
होय.
बाकीचे लोक घेत असतील की पिक?
उन्हाळीच असते भुईमग शक्यतो आमच्याकडे पावसाचं पिकच नसते.
हम हम.
उन नाहीच. अ भात घेत्यात. एक एकल हम्म उनाळी पावसाळी भात दोनी पण घेत्यात
हम्म हम्म
शक्यतो जास्तीत जास्त ऊसाच पीक आहे आमच्या इकडे.
हम हम आमच्याकडे उस्साच काय नसते आमच्याकडे नद्दी नही त्यामुळे काय उस्साच काय नाय आमच्याकडे.
हा हा
त्याला तर पाणी लागतय सारख. त्यामुळे ते पाणी अवेलेबल नसल्यामुळे आमच्याकडे काय ऊस करता येत नाय.
हा ह
हम्म पावसाच काय वातावरण?
त्याचं काय नायी आता तर आज त एवढ कडक उन पडलये.
हो इकड पण कडक ऊन पडलये. कधी पाऊस चालूत काय? व्हय पावु चालु झाल्या शिवाय उष्णता काय कमी ओणार
होय उष्ण आता पण नी पाण्याची पण टंचाई लइ दे म्हणजे जाणवाय लागलय आमच्या इकडे तर रानातल संध्याकाळची जे पाणी असते का ते बंदच केलय.
म्हणजे रोज संध्याय पाण्याच का?
म्हणजे रोज संध्याकाळी रानात रानात हा राणाजी पाणी संध्याकाळचं पाजत आहेतेत क नाही लोकं
पूर्ण बंद केले सकाळी पाच ते संध्याकाळी पाच
हम हम म्हणजे रात्रभर पण असायचं पाणी?
होय रात्रभर पर असायच. की एक एक शेतकऱ्यांना पण आता हे पाण्याचे, हा ऊसाला पाण्या पण आता पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे त्यामुळे हे केलंय असं काही पाच ते संध्याकाळी पाच होय बारा तासच पाणी असतय मोटर आपोआप बंद पडतात.
हम म्हणजे सकाळी पाच ला चालू केली की संध्या पाच ला आपआप बंद होतात हम ऑटोमॅटिक. हम्म हम म्हणजे कायम परमनंट काय फक्त
परमनंटच असतात. त्या शेतकऱ्यांच्या नदीवरणी मोठी ते परमनंटच असतात पहिलं चालू बंद करायला जायला लागत आता नाही आता आता शेतकरी डायरेक्टच शेतात बसून फक्त कॉल करायचं. चा
ह मोटर बंद करा. म्हणून
ते मोटर आपोआप बंद होती ते पाणी बंद होते. पा पाजून झालं कि नाही फक्त कॉल करायचा. झालंय पाणी पाजून म्हणून ते आपोआप पाणी बंद करा.
हम मग त्यांचे काही बिल असतं. ते काय पैशे
बिल असते की. महिन्याच वर्षाचा असं. आपण कसं पाणीपट्टी भरतोय. तसं शेतातली पट्टीभर पाण्याचे असतेत.
हम्म हम्म. ते भरायचं अस ते हम्म हम्म ते ते मग त्या विजेवरचं अस तेना ते का सौर ऊर्जे वर हाय?
विजेवरच.
हम्म हम्म.
विजेवरच असतय ते.
सौरऊर्जा नाहीत का तुमच्याकडं?
द्यायच नसतय ते. ते विहिरीवरनी बसवत्याच. सौरऊर्जेच.
हम्म हम्म.
तिवच्या मोटरीत वर्च्याच असत्यात.
हम्म हम्म. तेज बिल? तेन भरपूर येत असल की?
बिल किती येतय काय एवढा अंदाज नाय बापरे आपल्याला.
हम्म हम्म.
तुम्ही कधीच करत नाहीसा शेती?
शेती करत होते.
हम्म हम्म.
आत्ताये सत आठ वर्ष झालं, माझ्या लग्नाच्या आधी दोन तीन वर्ष बंद केल्या म्हणायची.
हम्म हम्म.
घेणार आहे मी पुढच्या वर्षी होय त्याच्या आधी करत होतीत शेती पुढच्या वर्षी घेणार. घेणार हाय मी, म्हणजे जवळपासची नदीच्या काठाची तेन शेती हाय आमची. ती घेणार हाय आम्ही. हा म्हणजे असं माळव तेन असं घरापुरतं खायला भात, धान्य तेन.
हा हा म्हणजे घरगुती असं, हम्म हम्म.
ते आम्ही घेणार आय ह्या वर्षीच घ्यायचं होतं होय पण ते कसं असत गेल्या वर्षी त्या शेतकऱ्यान ऊस लावले ते डबलचं खोडव निघ निघाल्याशिवाय तसं रान देता येत नाय
हो ते डबलच खोडव काढायच असतय ना ते हम हम
आता ह्या वर्षी तो घेणार काचा, पुढच्या वर्षी घेणार आम्ही शेत
हा हा त्याच्यात मग भात तेन घेणार असाल.
बघूया शक्यतो भुईमुग ते असं चाललेय बघूया मग काय काय घ्यायचं
हम हम चांगलं रान असलं तर करायचं ऊसातन काय नाही एवढं आपल्या भात तेन भाजीपाला तेन लावाय येत नाही, उस कसं बार महिने बाराण महिने असतात ना ते. उसाचं हम हम. म तर भात आणि भुईमूगच त्यात
होय भात भुई मग आणि दुसरं काहीतरी असं मक् का तेन होय.
हम किती रान देता?
तिथं तरी दोन गुंटा असल
हं हं
एवढा आहे आताशी
हं हं चालतंय तेवढं स्वत म्हणजे घरच्यापुरत तेवढं केलं बरं हुतय, होय आणि आता जरी महागाई तेन वाढल्या त्यामुळे ते बरं पडेल
हो महागाई प्रमाणाच्या बाहेर महागाई वाढल्या
होय
तर एकशे नव्वद रुपये किलो झालय खाद्यतेल
हम्म किती न गेल्या वर्षी का गेल्या दोन वर्षात पंचानौ - नव्वद रुपयन तेन किलो होत आणि आता दोनशेला दोनशे रुपयाेला तेल गेलं
एकशे नव्वद रुपये किलो झालय.
होय महाग गाई खूप वाढलीया होय सोन चांदी सगळं दर वाढल्यात.
तुमच्याकडे पेट्रोल डिझेल ते चालू आहे काय?
अ पेट्रोल चालू आहे पण दीडशे रुपयाचं देतात त्याच्यावर देत नाही.
जास्त
नाहीय नाही आता आता उद्यापासून ते पण बंद व्हायचंय असं म्हणतात बाई बघुया.
हम हम.
पासून पेट्रोल पंप बंद व्हायचा म्हणतात.
हम् तुमच्या गावातलंच.
आमच्या गावात नाही पेट्रोल पंप परत दुसऱ्या गावात आमच्या जवळचपास आहे. आमच्या इथं चालू झालाय बांधायला आता.
ते बंद होणार कत तेवढ-
हो एक जून पासून बंद करणार आहे म्हण. बघूयात काय कात- च क क झाले का नाही बिया काढून.
नाही आत्ता चालू केले आजच. त्याता आठ पाहिले काढयचं म्हंटलं. आप दोन दिवस लागतील.
लागतातच होय.
वर
दोन दिवस तरी पाहिजेत. दोन तीन दिवस-
दोन तीन दिवस लागत. त्यातच.
दोन तीन दिवस तर र प लागतात.
हो
बाकी व तब्येत आहे न सगळं व्यवस्थित
हय आहे तुमचं आहे ना स
अ झोपायचं की. दीडच्या पुढे आ- आता हे वातावरणामुळे आबुोलते नसे ते त्यामु जरा त्रास होतोय
हम्
दीडशा पुड्यावर झोपतोय
हम् ह
हाा ह् बर बर चालते
चालतंय बरं बरं ठेऊ मग?
बरं बरं चालते हां.
हा बरोबर.